हा बोल
काय करायलीस?
काय नाय काय करू
आतुलंदास
नाय रे दिला नाय दिला न हं का माहिती मला दिला नाही त.
राहतंय तेच खऱ तर ते चांगला नसते ते आपल्याला
न्यु डबे हेत काय
आ
दिल्यावर पितय रे दिल्याशिवाय नाय पित
मग तेच की, का पिते दिला तरी
प्यायचा आता दिला म्हणून प्यायचा
नाय तर साखर पण खात नाय बाबा
का का?
चांगलं नं नंसतय साखर खाल्लेलं.
जरास खायाचं असतय.
का? शुगर मेंटेन करावा.
अरे तुला का शुगर आहे मेंटेन करायला त्यात
ते लो शुगर पण होत्या साखर नाय खाल्लंस तर
हा माहि
हा मग ती मेंटेन कशाच्या थ्रू होत्या. फळांच्या थ्रू ती मेंटेन होत्या.
हम् म फळ खातेस.
खाते फळ खाते खाते रे
हा म चालतंय.
अ नाही जरी खाल्लं तरी ड्रायफ्रूट तर खाते, त्यातनं तर होत्यात. आं म त्यानंतर गुळ खाते त्यातनं तर त्याच ओरि नल बळ
हा गोळा चालतयच की म साखर गुळ काय?
गुळ आणि हे गुळ आणि साखरेत फरक असतोय साखरेत केमिकल असतत सोड
ओरिजनल गुळ सांगालोय, आणि तिथं स्वत जातय आणि तिथनं तयार करून आणतुयऽऽ. दळा समोर,
हम,
विश्वास नाही ना आपलाऽऽ
हां,,
त्यामुळे ते, गूळ ओरिजिनल असतोय तो खातोय,, शेंगदाण्याचा लाडूऽऽ असच नाही का,, ते तर मला जे आवडतंऽऽ त्यात लेमण,, ले म्हण तर लय आवडतयऽऽ
शेंगदाण्याचा लाडू,,
हा,, त्यात गुळ घालायचा आणी खायाचा, म्हणजेऽऽ का राजा,,
हमम
पण चुर्रा कराायचाऽऽ
हम्,
लाडू करायचा,,
माहीतय मला, खालाय मि पन शेंगदाण्याचा लाडू,,
आवडतय का तुला? खरंऽ ते गुळ,, ओरिजिनल जर का गुळ असला क नाही असा कडवट लागतय,, कॉफी टाईप.
हा,, जो काळा गूळ.
काळा गुळ,, ओरिजनल रे, सेंद्रिय गुळ.
हम्,
त्यात त्याचा खालाच क नाही,, तो भारी लागतय ऽऽ तोंडाला पाणी सुटलय,, त्यातन शुगर मेंटेन होत्या, तुप खातऽऽ तशी खायचीच नसत्या,, आपल्या शरी चांगले नसते ना तेऽऽ आह,,
बोल की,,
गर्दीत आहेस का,, आवाज आलाय तरीऽऽ
नाय,, घरात आहे आत्या आयत...
हा, हा, ते नाही साखर खायचे असत्याऽऽ त्यागण असते आ घ
प्रमाणात खायची, लय नाई,
खाल्लेले चांगले नसताच नाइ,, एक प्रकारे केमिकलच आय साखर म्हणेऽऽ
हाऽऽ पण, चालतेय,, थोडी बॉडी आपली अब्जॉर्ब करत्याऽऽ
तसं, का?
चालतय बॉडीला तेवढं गोड,, म्हणजे केमिकल थोडेफारऽऽ
आणि नाही खाल्लं तर मग काय होतयऽऽ
काय नाही, नाही खालास तरी चालतय..
लईच चांगलं,,
पण बाकीचा तू गोड खाल्लास,, घातोय ना फळ वगैरे त्यामुळ काय प्रॉब्लेमऽऽ
मग तेच की सांगलय,, पण फळाच्याऽऽ शृतेन जी गेलेल्या असत्या शुगर,, ती चांगली असत्याऽऽ
हाऽऽ म्हणजे त्यातच हे असतय चांगलं..
आणि जे तू साखर खाऊन वाढवून घेतोयस ते शरीरला घातक असते नाऽऽ साईड इफेक्ट काय ना काय तर होतय त्या बरोबरऽऽ
हम्म,, पण तेी पण प्रमाणात खाली तरी चालतयऽऽ तेथे तो काही फरक पडत नाही.
हा पण काय ना का तर त्या साईड इफेक्ट होत. े जरा खा ना तर जास्त
आतान हद इन फ्युचर कधितरी
हा तुझं पाय तर सुचतात तुझ्या किडना तर खराब होतात ना का नाही घेत तुला त्याला प्रॉब्लेम होत शवटी केमिकल आहे बरोबर हा मगतच सांगालय ना मी
नस्त दूध पियचं मस्त
का
दूध प्यायज दूध
दूध पण आता ओरिजनल मळणार ना
ह नाही हे कट्ट्यावर जायचं सध्याकाळी
हा कट्ट्यावरचयला चालत पण मी कट्ट्यावरच पणला जे अन्न चारा खायला घालतात बघ
हम्म आता आता बघ बघ सगळ्यातच केमिकल असतात
हे बघ तू चारा खायला घालते अससतात कि म चारा ओरिजिनल आला तू जी शेती करतेस मातेत केमिकल टाकतात
हा
मग आपल्याला काय करावं आपले स्वतःची शेती स्वतः वर अस करायला पाहिजे
हा
खय क आपण द स
करा शेतीला पुढ धागा राहिली तर
का
काय सगळे विकून मस्त घर पैशाच्या नादात सगळे विकून घर घ्याय लागलात कसं होणार मग
हम्म नाही तर ना ह आ्ी जर का मोठे झाले तर का शेती करणार तर
शेती पाहिजेच खरां शेतीशाय पर्याय नाही उघडणार कसं खाणार का
तेच ते सांगज त्या मलं बिग बुल बिजनेस बग बुल
कोणत्या
ह फ्यचर मधला बिग बुल बिझनेस कामंद रे
हा का हे
पा का
मरमश्री नाय रे
फारमिंग
हम फार्मसी पण आहे तसं खर
हा पारला सुण आहे पण जर का फार्मिंगच व्यवस्थित असलं तर फार्मसीची काय गरजच नाही
हा ना
दोन्ही पैकी एक काय तर करायचा
हो
फार्मिंग चांगलं ठेवलं तर फार्मसीची गरजच नाही
जास्त थोडी का होना हय
हा ते असे जगूच शकत ना असेल माणूस
नाही मग काहीतरी होत असतयच वातावरण बद्दल धंदेव तापाला, सर्दी झाली, खोकला आला, कुठं मोडलं पडलं मडलं काय झालं तर त्यासाठी लागत गरजेच आहेस थोडं का होईना.
हा पण फारम फार्मसी आणि आणि कोणती ती केमिकल फार्मसी आणि असत ना. फार्मसी महत्वाचे केमिकल फार्मसीचा काय उपयोग आहे जे क केमिकल बनवतात वगैरे ते.
हा.
ते सांगायलो.
ते हाय.
आणि हेच काय ते आपलं. कॉफी पावडर असत्या ना,
हा.
आता ते मार्केटमध्ये मिळतात काय पाऊच. वगैरे ते.
हा.
ते काय असतात बग कंपन्यांचा
हा.
सगळ्यात नाही कुठल्या कुठल्या कंपन्यांच रे.
हम्म.
आता मला सांग कॉफी पावडर किती रुपये किलोये.
किलो.
हा नाही म्हण किलो म्हणण्यापेक्षा शंभर ग्रॅम, काहीतरी अठराशे रुपयाला मिळते. ओरिजनल बरोबर हाय, फ्लेवर च मी सांगतच नाय.
हा.
ओरिजनल कॉफी पावडर शंभर ग्राम कोकोपसन बनत कोकोनट पासन.
कोकोनट नसत ते कोको बी असत.
हा तेच की कोकोचे नट्स.
हा.
त्याच्या पासन जे बणतात ना.
हा.
हो.
अरे ते कोकोचे काय असते ते शिड बिया बिया.
हा.
त्याच्यापासून ज कॉफी पावडर बनता.
हा.
ती अठराशे रुपय ला शंभर ग्रॅम मिळ ता, बरोबर म एक किलो कितीचा झाली एक हजार ग्रॅम
एक हजार ग्रॅम अठराशे गे अठरा हजार
अठरा हजार रुपयाला एक किलो मीळणार बरोबर. मग आता जी मार्केट मध्ये मिळतात ती ओरिजनल कशावरण. दोन रुपये, दहा रुपये, पंधरा रु पये एक रुपये, अर्धा रुपये ला‌ तर माळता कॉफी.
होय.
आणि सगळेजण ते त्यांच्या त
व्हय केमिकल असत जास्त होय.
पहिला असते ऍक्चुअल मधली
ऍक्चुअल मधली म्हणजे घरात आमच्या त्या बिया आणलेल्या होत्या बिया. ते रोस्टेड होत्या म्हणजे ते भाजले भाजतात ना त्या बिया त्या भाजलेल्या बिया होत्या मग ते ब्लेंड करून केलेले घरात कॉफी पावडर
ब्लेंड कशी केली ती?
ते मिक्सरला लावली घरात. ब्लेंडर लागतोयतो वेगळा. हा होते बारीक होत
नाहीतर आपटून आपटून करायच वई नाही
हा तस पण झालते खलबत्त्यात तिरुपतीला गेले गेलो. तिथ दिसली, तिथं ते बी घेऊन आलो.
किती लावते?
का त्याला भरपूर वर्ष झाली त्याला
अंदाजे?
साडेतीनशे चारशे का काहीतरी आणलेल्या होत्या
कधी खर आणलेल्या?
अम झाली तीन चार वर्ष हा दोन तीन वर्ष झाले असतील
पण ते बिया ओरिजनल होत्या का?
हा, कॉफीच्याच बीया, वास येतो की कॉफीचा त्याला
वास येते त्या ओरिजिनल मग काय कॉफी पावडरचा पण वास येतोय कॉफी सारखा
हम्म.
बिया ओरिजनल होत्या का म्हणलं मी तुला?
अरे तिथं प्लांटच होता त्यांचा तिथन त्या बिया घेऊन तेव्हा ब्लेंड करून, त्यांच्या त्या प्रोसेस काय असते ती हे करून मग पावडर करून विकायचे ते मग त्या पण नुसत बिया घेणार होतो आम्ही.
परत गेलं असत मला घेऊन ये कि मग जर तिथं गेलंस तर आठवणीन. आता दिवाळीत जाणारच आहे
होय, जाणारच आहे दुकान आठवायला पाहिजे कुठने घेतलय
म्हणजे जर त्यासाठी तिकड जाऊ नकोस जर तिकडं गेलंस तर घेऊन ये म
चालते की
आणि
काय नाय व
काय?
काय नाही.
चालते ठेऊ का म?
हा बरं बरं चालते.